हॅलो. नमस्ते. हो हो -बस मस्त. काय कर? ताय?
काय नाही बस चाललंय. ह् पाणी वगैरे भरून ठेवलं. बॉटल्समध्ये आता. फ्रीज मध्ये थंड लागत ना? हम्म हम्म. हम्म. माठातलं काही एवढं थंड होत नाही. हम्म मग काही तर झालं हम. तहान झाल्यासारखी वाटत नाही ना एकदम?
हा. तेच म्हटलं, आता मी पण पाणी- जेवण झाल्यावर कसा नाही पाणी घ्यायचं सांगतात ना आता? चांगलं असतं म्हणे जेवण झाल्यावर लगेच पाणी नाही प्यायचं.
हा जेवण झाल्यावर पाऊन तास पाणी नाही प्यायचं फोर्टी फायव्ह मिनिट्स, चाळीस मिनिट्. तस अ त्याच्यान कारण कि ते काय म्हणतात माहिती आपण जसं जेवण केलेलं असतं तर, अग्नी जा जा प्रज्वलित झालेला असतो. आपला पचन संस्थेचा हा हा असं म्हणतात. आणि मग फोर्टी फाईव पंचेचाळीस मिनिट नंतर टाकलं तर मग ते त्याला पचण्याला मदत करते.
हो लगेच म्हणजे असं जेवताना आपण नसतो. तुम्ही या आदी पाणी प्यास ना जेवण करता करता तुम्ही अस एसिडिटीचा त्रास, अस वारंवार व्हायचा ना आता तसच मग मी तसच करायला लागली. जेवणानंतर म्हणे अर्धा पाऊ तासा नाही पाणी कि नाही एसिडिटी चालले गेली माझे.
हो आणि दिवसभरात पण म्हणजे अ दिवस जात म्हणजे चार लिटर तीन चार लिटर पाणी बॉडीमध्ये गेलं पाहिजे असं म्हणतात.
हा मला अचितचता मी मध्ये वेट लॉस करत होती ना! तर तसं मला म्हणजे आठ ते दहा लिटर जितकं होईल तितकं भरपूर पाणी प्या
हा वेट त्याच्यासाठी तर आवश्यकच आहे कारण काय व्यवस्थित पाणी पिलं तर आपले त्वचा त्वचा आपण व्यवस्थित राहते. परत पचनाला मदत होते केस- केस ड्रायनेस नाही आहेत स्किन चांगली हम्म, हम्म आणि पूर्ण शरीर अर्ध शरीर म्हणजे, आपल्या असं पाण्यावरच चालते ना जसं ब्लड आणि पाणी हा जसं अ
तेचत
हम्म पाणी खूपच महत् व्यवस्थित
तसंच म्हणजे थकवा पण येत नाही म्हणजे कमी असं आपण पाणी नाही पिलंका म्हणजे, असं थकवा जाणवतो. जेवण भरपूर केलं करण्यापेक्षा गर्मीमध्ये पाणी भरपूर पिल्यालं बर.
हो पाणी पिलेलं बरं परत मग, आता मुलं तर जास्त पाणी जास्त पिलं पिलं म्हण आता तर पिलं मग, आता तर पिलं तर त्याच्यापेक्षा मग नुसतं पाणी पिल्यापेक्षा पाणी लिंबू पाणी करून देते मग मी त्यांना लिंबू पाणी त्या त्यांनी पण त्यांना मदत होते समजा हायड्रेटेड राहायला. हा डिहायड्रेशन नाही झालं पाहिजे ना पाणी खूपच कारण उन्हाळ्यात पाणी म्हणजे, खूपचं महत्त्वाचं आहे पिणं.
हो कसं म्हणत म्हणजे आप हायड्रेशन म्हणजे चांगलं रातं म्हणजे अस डायजेशन चांगलं राहतं आपलं.
ह.
हो. ते तेच काम म्हणजे आपलं पण बॉटल भरा मग पाणी घरच्यांना पण सांगा पाणी पिया ऐकत पण नाही लहान मुल हिले का ऐकत असत.
नाही नाही लहान मुलांच तर बरं विचारूच नका त्यांना ते, काही पण आजकाल तर, बॉटलचंच चांगलं वाटतंय, ते आईस्क्रीम आणि ते सगळं खाल्ल्यापेक्षा पाणी लिंबू पाणी घरचं किंवा घर घरच्या पाण्यात ते आजकाल सब्जासीड टाक पण शरबत बनवता आं.. जे कनजी बनवता ग्लुकोन डी परत आप... बरोबर परत ते आंब्याचं पन्ह पण म्हणजे आंब्याच... शरबत पण चांगला लागतंय...
हो म्हणजेच वॉटर... हा पन्हा टाईप, नाही तर आता त्या आंब्याच... पण तसेच करताय अंबे सुकवून करतात ना? त्याच पन्ह हो ते आंब्या सुकवून त्याची पावडर करून.. ते वॉटरमध्येध्ये टाकल्यानंतर ते पण छान लागत म्हणजे पाणी तरी जातं बत त्यामुळे...
हा बरोबर बरोबर तेच पाण्या म्हणजे पाणी डायरेक्ट नाही पिऊ शकत.. तर पाण्यालतं.. जसं वॉटरमेलन झालं आपलं टरबूज झालं टरबूज मध्ये पण पाण्याच प्रमाण खूप असते....
हो पाण्याच प्रमाण...
हं तसं हे कराला लागतंय आणि... मी जर व्यवस्थित नसले ना, तं मग म्हणजे पोरांना म्हणा, म्हाताऱ्यांना म्हणा हि... जनरल सगळ्याच एज ग्रुपमधेना.. संडासला पण प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे अ पाणी पिणं. हहं..
म्हणजे आता लहान मुलांमध्ये भुरपूर बघायला मिळतय... म्हणजेप कफचा प्रमाण जास्त... म्हणजे कसं आहे की त्यांना आपण पाणीच देत नाही. किंवा लिक्विडस म्हणजे असं खाऊ घालत नाही किंवा,
डॉक्टर तर म्हणे नुसत म्हजे तुम्ही थकल्यासारखं... वाटलं तुम्हाला, समजा बीपी लो वाटला किंवा काय वाटला तर नुसत पाण्या.. एक ग्लास पाण्यामध्ये चू टकी भरू मीठ टाकायचं आणि तुम्ही ते.. पिऊन घ्यायचं बा पटकन कोणी पण जसं बीपी वाले पेशंट झाले... शुगरवाले पेशंट झाले साखर नाही चालत तर मग हे अस यांनी पाणी हा कारण सलाईन लावल्यापेक्षा...
हा असतं काई मध्ये त तेव्हा अं ते काही नाही ते आपल्या शरीरात पाणीच जातं ते. ते फक्त पाणी.... आपल्याला वाटत कि ती आपल्या शरीरात दवा जाते ते फक्त पाणी असतं आपण बघायला हो मिनरल वॉटर सारखं पाणी असतं ते... ह् आताघ ना आपण डायजेशन सिस्टम आपल्याला म्हणजे किंवा आपल्याला वारंवार म्हणजे असत. भरपर पाणी प्यायला लागत. तुम्हाला असं डिायड्रेश होय बा....
म्हणजे नवीन बाळ तर पहिले सहा महिने तर बिना पाण्याचे असते, पण त्यांना दुधा वाटी दुधावाटे पाणी मिळतय आपलं...
हा दुधा तू म्हणजे त्या दूध आपल्या पाणीच असतं ना? थोडसं पाणी किंवा दूधच अस.. तर मग चालू करायचं, बरबर म्हणजे आपण दवाखान्यात च घेऊन जातो... हो असं म्हणजे ज्यांना संडास नाही झालं लहान मुलांना तसं म्हणजे पाणी जर भरपूर दिवस... दिलं ना, तर शरीर असं म्हणजे पूर्ण अस क्लीन होईल परत....
डिटॉक्सिन करतात ना? बरोबर आहे आजकाल डिटॉक्स हे वॉटर वापर करतात खूप वापरतात डिटॉक्स वापर... हम्म...
ते मी पण केलं होत मध्ये ट्राय. छान असत ते लिंबू पुदिना किंवा को...
हा हा हा कोणी कोणी धने थायरॉइड वाल्यासाठी अस.. असतं की बॉ रात्रभर पाण्यात धने भिजत ठेवले... आणि सकाळी ते पाणी गाळून पिऊन घ्यायचं उकडळायचं वगैरे काहीच नाही हलक गरम पाणी त्याच्यात थोडस टाकायच म्हणजे ते पूर्ण गरम पाणी होत पिऊन घ्यायचं थाॅयराइडवाल्यांसाठी खूप चांगल असतं.
चांगलच बघा ना वेटलाॅसाठी पण आपण ते दालचिनी म्हणतात ना पण दालचिनी पण तसच रात्री भिजत ठेवतो. सकाळी
आणि त्या शुगरवाल्यांसाठी मेथी. मेथीचे दाणे मेथीचे
हा मेथीचे दाणे
थोड ना जपूनच वापराव लागते मेथी. गरम असते फार हम् हम. अ हम्म अे ते पुष्कळ गोष्टी आपण म्हणजे पाण्यात मिक्स करून घेऊ शकतो. त्यांनी म्हणजे आपली बाॅडी बॅलेन्स बॉडी चा पीएच पण बॅलन्स राहते. आपल्या व्यवस्थित आणि मग त्याच्यामुळे अर्धे आजार त्यानेच दूर होतात. हम.
पिलेलं खूपच चांगलं.
आप असच म्हणायला लागतं... ह आपला अन्न वस्त्र आणि.... हा अन्न वस्त्र निवारा पाणी म्हणजे महत्त्वाचंच येतं ते एक अ
म्हणजे आपल्या शरीराात जे विषारी घटक येतात तेच आपल्या घामाद्वारे बाहेर काढतात ना जास्त पाणी पिलं म्हणजे घाम बाहेर येतो त घटकस् म्हणजे आपले बाहेर पडतात. हो तसच ते म्हणा हम्म आपण मगनामध्येण एक पूर्णिंवा फास्ट रायला किंवा काय कळतो आपणलाजेस्त पाण्या वगैर दिवसभर पाणी नाही पिल क शरीर म्हणजे अस थकल्यासारखं
हो मला दिवसभर म्हणजे थोडा द दीड दोन तास समजा कुठे बाहेर गेलो आणि बॉटल विसरलो सपोज असंच कुठं बाहेर गेलो आणि बॉटल घरी विसरलो तर लगेच दुकान शोधाव लागते बा कुठं पाण्याची बॉटल भेटते पाण्याची बाॅटल घेऊ पाणी पिऊ त्याकडे अस
म्हणजे असं पण एक किलोमीटर पण चालू शकत नाही वगैरे पाण्याशिवाय असं झालं म्हणजे प्यायलाच पाहिजे. खर मज म्हणजे आपल्या शरीरालाच गरज आहे म्हणजे पाण्याची हो कोडा कोो म्हणजे पला बोललं म्हणजे अस वाटतच नाही मग पाणी नाहीे बोलन म्हणजे असं आपल्या शब्दच निगत नाहीत.
हा अ पूर्ण आतमधलं तोंड पण कोरड पडून जाते घसा पण कोरडा पडून चिपकून जाते एकदम होट पण चिपकायला लागतात असे
आपलं शरीरच म्हणतं म्हणजे आपल्याला पाणी द्या पाणी द्या तसे आपणच म्हणजे आपल्या शरीराची काळजी घेतलेली बरी
बरी बरी आता पावसाळ्याच हा पावसाळ्यात कसं पाणी थोडस व दूषित येत तर फक्त थोडसं उकळून घ्यावं लागत.
हा उकळून घ्याव किंवा फिल्टर राहिलं तरी पण आम्ही तसं करतो त्या पेशा उकळलेल्या पाणी बर म पळ पाणी गरम केलं का थंड झाल्यावर त्याला मस
हम्म आणि पहिल्याच्या जमान्यात उकळून वगैरे आणि फिल्टर वगैरे नव्हते तर पाण्यात फिटकरी फिरवून फिटकरी फिरून शुद्ध करत होते पाणी.
ते म्हणजे कस त्या कॅल्शियम वगैरे पत आता कसं आहे मिनरल वॉटर त्या कस कॅल्शियम त्याच्यात आपल्या म्हणजे हाडक्यांना पुुढे जाऊण तोच त्रास होतो.
हम्म बरोबर.
वयचं नाही आपण म्हणजे असं ते पाणी म्हणजे पशा चांगलं होतं ते शुद्ध पाणी होत ते.
हो हो आणि त्यांची चव पण वेगळी होती, चव गोड होती पाण्याची पहिलाऽ हम्म, आता पाणी पितो आपण, समजा बॉटलचं, विकतच्या बॉटलचं पाणी शुद्ध आहे की नाहीऽ लाच माहित नसतय.
आपलाच माहित नसतय,, ते फक्तऽ त्यांची प्रक्रिया केलेली असते, फक्त बस, ते होत म्हणजे बघा नाता ते सांगतातऽ ग्रीन झाकणवाला वेगळं, ब्लॅकऽ वालं वेगळं, तर ते ओळखता नाही येत ना आपल्याला,. हो, ते पण निघाला ना,,, आपल्यालाच नाही ओळखता येत ना तेऽ
अल्कलाइन वॉटर म्हणतात ते,, अल्कलाइन वॉटर अस काहीतरी म्हणतात. हम्म्, शारीयुक्त पाणी,, ह् हम हम, शरीरला पाण्यातऽ आप वॉ पा ्र, आपल्या मिनरल्स, विटामिन सगळचऽ यक्रो न्यट्रिं पण भेटतात,
हो, आता मी तसच म्हणजे आता म्हटलं चला जेवण झालं,,, कसं नाही म्हण आता कश्मीिरीऽ हवा असं काही आणलंय,, असं म्हटलं पाण्याच्या निमित्त न तेऽ तरी म्हटलं शरीर डिटॉक्स करतात,, त्याच्या निमित्ताने पाणी चऽ अदरक असं टाकून,, अदरक गरम करून,, असं काहीतरी रोज काही ना काही रोजऽ नवीन अस पाण्यात काही वेळ टाकून,, खिचात तुम्ही पण प्या म्हऽ
हो, तुम्ही ट्राय करा मला पण सजेस्ट करा, मी पण करेल, ह ना. दोघं कोण करू चालेल, चालेल, धन्यवाद हा
हम्,